हॅलो
हॅलो
हा बोला
हॅलो
हा बोला
आवाज नाही येत प्रती तुझा?
आता येतो का नाही? आता येतोय.
हॅलो
आवाज येत आहे का आता?
हो येतंय काय करत आहे?
काही नाही याला झोपवत
हो का? झोपला की नाही?
आवाज नाहीे येत आहे ग तुझा बरोबर?
आता येतोय का?
हो, आता येताय झोपला की नाही?
नाही लावूनाय त्याल थो हाव आता जवळ घे
हो काय?
तू कोणत्या गटामधी वगैरे आहे काय?
खरंच, पाची, प्राची, आवाजच नाही येतंय काही
का?
माहीताय, कधी जोरान, हा, आता येताय.
चालू करायचं आहे. नवीन गट
हो काय? काय गटाची वगैरे माहिती आहे का तुला?
नाही.
बग मी तुला सांगते. गट हा माहितेय का एकतेची ताकत असते, म्हणजे, अ, बचत गट म्हणजे केवळ पैशाचा गट नाही. तर हा विश्वासाचा गट असतंय. एकतेचा गटा आहे, जसं की दर महिन्याला थोडी थोडी रक्कम साठवली कि एखा एखाद्या बहिणीला किंवा महिलाला व्यवसाय सुरू होतो. एखाद्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण होत असते. बचत गट म्हणजे एकमेकांना दिलेला हातभार आणि स्वतःला उभा करणे ची ताकद तुम्ही बचत गटाचा भाग आहेत का? जसं की, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिलांना, बचत गटांना मिळणारा अनुदान काय आहे हि माहिती जाणून घेणं घेण्याची आहे ती म्हणजे दुग्ध-व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी, बचत गटांना, शेतकरी उत्पादक जसं की, कंपन्या, बल्क मिल्क कुलर देण्यासाठी पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येते, गटातर्फे, तुला माहिताय काय ही माहिती?
हो काय? तुला अजून कोण वगैरे सांगितली नाई?
बग तुला अनुदान वगैरे पायजेन असेल तर सांग तसं. काय म्हणते ओम वगैरे झोपला काय?
हॅलो.
हॅलो.
आवाज नाई येताय ग तुझा, नाय येताय आवाज काईच. हो काय, तब्येत व हो काय?
ह्याले घरामध्ये ठेवली, आं?
हो का? काय म्हणते ओम वगैरे, ऍडमिशन केलं का ओमचं वगैरे?
नाई त्याच्या ऍडमिशन त बोलत नाई जास्त.
अं हो का किती वर्षाचा झालाय?
अंगणवाडी मध्ये वगैरे जात असेल ना?
हो हो हो.
हो का? कुठ फिरायला वगैरे नाही गेलती का आता? आईच्या आईकडे वगैरे?
गेले होती ना.
हो का?
सासऱ्याची तब्येत का म्हणते तुझ्या?
काही नाही ठीक आहे आता, त्यांचं ऑपरेशन वगैरे झालं जानेवारी महिन्यात त्यांचे दवाखाने चालूच होते. चंद्रपूर वरून आली एक टेस्ट -टेस्ट अ सांगितली होती त्या डॉक्टरांनी ते केली आहे आता आराम, गोळ्या औषधी चालू आय.
हम्म. काय झालं होतं सासऱ्याला?
काही नाही ते गड्यामध्ये थायरॉइड चे प्रमाण वाढलं होतं थायरॉईडच्या गाठी वाढल्या होत्या त्यांना त्रास होत होता त्या त्याच्यानंतर आम्ही त्यांच ट्रीटमेंट वगैरे केलं, सोनोग्राफी वगैरे काढली का ती थायरॉइड म्हणून निघालं तर